हॅलो?
हॅलो?
हा ते कटला होता माझ्याच्याने नाही कटला न्हव्हत सॉरी, त्या आपने आप कटला होता. माजाच्याने नवता कटला, हा.
हो होते कधी कधी माझे पण झालेलं आहे, तसें याच्या आधी.
पाण्याचा ना आहे ना तर नेटवर्क इशू असल्यामुळे त्या आपने आप कटला, हम्म. अ ते सेकंड पण पूर्ण झाले नाही, काहीच नाही, ते आपोआपच कटलंय.
माझं पण तेच होत होत, पण आता व्यवस्थित तेच चालू आहे.
हा हा.
म्हणजे याच्या आधी माझे बरेचसे कॉल झिरो सेकंदामध्ये
हो माझे झिरो सेक कंदामध्ये गेले, मंग अशे मि लावत होते त्या ताईला दुसऱ्या त्यांच्या ज्याने माझे कॉल झिरो सेकंदात गेले. एक दोन वेळेस झाल, दोन तीन वेळेस झालं, झिरो सेकंद, तुम्हाला ही एक दिवस लावत होते. तर झिरो सेकंदात कॉल गेलेत माझे.
हो का? नाही ते प्रॉब्लेम सगळीकडेच होता तेव्हा.
रेंज मुळेच आहे प्रॉब्लेम दुसरा
हा पाऊस होता ना तेव्हा.
हा, पाऊस असल्यामुळे तसच
आता पण कदाचित पावसामुळेच होत असेल.
पावसामुळे?
हम्म
गरमा गरम भजे, खाऊ वाटालंय ओ.
बापरे, मग बनवाय लाव.
नाही ना माझ ताईसारखं बनवत नाही ना कोणी, मला कंटाळा येतो मला लय पेशंट होते आज. मला या हप्त्यामध्ये आज आज रोज म्हणायला लागलो की लई होते रोज रोजच्यापेक्षा जास्त काम उद्या लागेल, असं व्हायला
हो का, मॅडम नाहीत का?
मॅडम आहेत, त्या मॅमने दोन दोनच दिवस ओपीडी नाही घेतली. त्यातबी आम्ही पेशंट घेतले बरे, डिलिव्हरचे घेतले ऍडमिट पेशंट होते. दुसऱ्या मॅडम आल्या होत्या त्यांनी ओपीडी घेतली, आमच्या मॅडम नव्हत्या फक्त, आमच्या मॅडम ज्या एका दिवस नव्हत्या त दुसऱ्या दिवशी प, तिसऱ्या दिवशी पंच्याहत्तर पेशंट झाले ओपीडी ला. आणि वरी दहा पेशंट, एका एकाने एकाने नॉर्मल डी वाऱ्या झाल्या पाच, सिजर झाले दोन.
एवढे पेश
काल बी त्या ताईला, आज सकाळी गेले मी मला वाटत नव्हतं काय वार आहे म्हणून, ओपिडी फुल आपलं सॉरी आयपीडी फुल, दहा ते पंधरा पेशंट आयपीडी ला ऍडमिट
आयपीडी म्हणजे काय असते?
आयपीडी म्हणजे, वरीचे जे पेशंट ऍडमिट असतात ते.
अच्छा असं, म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर का, कि त्याच्या आधी?
हा डिलेव्हरी झाल्याचे, वेटिंग वरले म्हणजे वेटिंग वरले म्हणजे डिलिव्हरी व्हायसाठी ऍडमिट व्हाय झालेले, ज्यांना लेबर पेन चालू आहे असे पेशंट.
अच्छा.
वेटिंगचे पेशंट, शिजरचे पेशंट हेे पेशंट अशे तिथं, म त्या राऊंड मध्येच माझा राऊंड, गेल्या गेल्या राऊंड घेतला मी, त्या राऊंड मध्येच माझा राऊंड अर्धा घंटा एक घंटा माझा गेला, त्या पाच पेशंट मध्येच. आणि वरून, दुसऱ्या पेशंटकडे चालले होते ते एक डिलिव्हरीचा पेशंट त्याला आत घेतला. ते आत घेतलं त्याला शिजरची तयारी घ्या म्हण, ते बेबीच आऊट होत नव्हते बाई कळाच घेत नव्ह लय आकडून घेतलं त्यानी नाहीच म्हणे नाहीच शिजरच करा. सर्वी तयारी घेतली, सगळ्या डॉक्टरला कॉल केले, सगळे केल्या सीजरची तयारी घेतली एवढी ली घेतली, तिची सगळी घेतली.
हम्म
आणि नेमकं सगळी तयारी घेऊन बाहेरण दिलं नाहीसा म्हणून, ते बेबी पूर्ण एंगेज झालं. हम्म, लागलीच तिथंच डिलिव्हरी करून घेतली.
म्हणजे झालं का, मग डिलिव्हरी नॉर्मल झाली का?
मलच झाली.
अच्छा
हम्म हम्म पट पट पट पट केलं, खूप फास्ट मध्ये कामं केली, तेवढं करून मग ते डॉ टर अन तेन आले, मग म म्हणतात झाली सर म्हणे तोपर्यंत.
नॉर्मलच व्हायचं होतं.
नॉर्मलच झाली मग तिला, खूप लवकर झाली तिला लय वेळ घेतला नाही.
म्हणजे त्या लेडीजलाच ना शिजर करायचं होतं का?
हा ती जे पेशंट होती तीच म्हणत होती, मला सहन नाही होत मला सहन नाही होत.
हम्म
म तिच म्हणत होती नाय मी शिजरच
असतात काही काही असं नाही, ज्याला नॉर्मल नको अस
ठीक आहे म्हणे, खूपच हे करायल तर करून टाका मग शिजर दशा करण्यापेक्षा. कशाचीली नॉर्मल झाली सगळं शिजरच सामान आणलं होत. डॉक्टरसहित आलेली बाई नॉमल झाली.
बबर तिला नॉर्मलच व्हायचं होतं ते उगे घाबरत.
खूप पेन असत बाया अशा काही काही इतक्या चिरकतात तिच्या तिच डिलिव्हरी झाल ति त्या बाईचा आवाज मॅकाना तो ओढाल जसंच तसं गुंजाल तर म्हणतात ना आपण
हो.
येत होता हा.
ते आता रोजचा आवाज येतच असेल चिरकण्याचा वगैरे बायकांचा आवाज
हम्म, आमच मॅडम म्हणतात बाई. असं ओरढत जाऊ नका मला शेजारी काय म्हणतील म्हणत्यात.
ह.
मारतात की काय खूप जोजोरला रात्री तर बार बारा एक वाजता डिलवर्हरी झाली नॉर्मल वाटते एक यांची तर झालं साडे अकरा वाजता. पावणे अकरा वाजता एक डिलिव्हरी झाली, आणि रातच्या बीन वेट टिंग लागली होते बापरे खूप वेळ झाला त्या बाहेर मॅम तर रातभर झोप प्लस नाही.
हम्, रातभर नाही झोपून सकाळी यावच लागते ना.
सकाळी घ्यावंच लागते मग त्यांनी आज ओपीडी घेतली नाही ना नाही तर घेतात एखाद्या वेळीस रविवार ची नको म्हट आज. जर. पु घेतली म्हण तब्येत खराब होते म्हणला नोबिटी घेतली नाही, हम्म सारखे पेशंट्स घेतले नाही म त्यांनी.
सारखे पेशंट.
सारखे पेशंट असतात. तरी भी एक, दोन, दोन, दोन, चार पेशंट ओ पी डी ला म्हणजे. मग ते मॅम आज दिवसभर खाली असल्यासारख्या सुद्धा नाही एवढे पेशंट होते. कट झालं की एकच. हेच पेशंट आला, तेच पेशंट आला, आता येता यता मी एक पेशंट आला तो लागलीच झाला. निघता निघता झाला तुम्ही. एक तर इकड पेशंट ना, दुसरा डिलेवरी काम ज आपण बाथरूम मधच झाली.
हम् हम.
त्या बाईला समजलंच नाही. सेकंड डिलव्हरी होती. बाथरूम बाथरूम मधे म्हणे सगळा बेबी तिथच. सिस्टरने पटकन उचललं, बेड वर घेतला तिथं काढला. आणि आतमध्ये आणलं नंतर तिला.
तसं पण होते ना.
हा तसं पण होत, एखाद्याला समजत नाही ना, हा पूर्ण साप हात घालून पूर्ण आपला हात जातो हे.
बापरे! बाप, कमालच मग.
तेवढा हातातून
ते बाथरूम मध्ये मग बेबी वगैरे पडला होता काय का.
पडला नाही. तो पूर्ण असा डोका आला मग सिस्टरने तिथंच डिलिव्हरी केली काढून घेतला. बेबी ते उटत नव्ह उठू शकते. कत नव्हती बेबी आटकत होता. मग तिथेच काढून घेतला बेबी तशच घेऊन आल्या कट करून. झाल इकडं. त्या बाईला बी आणलं मग.
तिच्यान चांगलं झालं ते बाथरूम मध्येच झालं.
हम्म, कधी कधी. कधी कधी समजा तो बेबीच वजन नव्हतं दोन किलो त दोन बीन एकोणीसशेच
दुन्या काळा जुन्या जमान्यातल्या वणी
हो नाही ते बेबीच वजन नव्हतं ना म्हणून ते लवकरला हा दोन किलोला कमीच होत ती एखादा होते एखादा समजत नाही लवकरच होते
णे
एखादलेच परेशान करत
हम्म हम्म
हम्म सकाळपासून पेशंट होते
पेशंट वरती असते ना
पेशंट होती आणि दुपारी दोन वाजेपर्यंत मी त होती सकाळी आठ वाजतापासून कोणीच नाही स्टाफ ति म ते ज सिस्टर होते आमच्या हम्म तेवढे पेशंट आणि ते आयपीडीचे ओपीडीचे पेशंट आणि मीस त्यात बी आमच्या मॅम त्या सिस्टरला ब्रदरला सांगितलं होत दुसरे सरांकडे आहेत ना मुलं विद्यार्थिक आहेत आमच्या सर त्यांच्याकडे आहेत मुलं मग त्यांना कॉल करून सांगलं होत की मनी ब्रदर त्या सिस्टर अ सिस्टर खालीवररी करू देऊ नका जे पेशंट त्यांच काही इमर्जन्सी असेल तर सिस्टरांकडे पाठवून द्या म्हणे सिस्टरला खाली बोलू नका म्ह तैलाच वर पाठवा म्हणे त्यांना सांगाल म्ह पेशनला वगैरे काय असलं तर तिला परेशान करू नका म्ह मला ते ऑनलाईन बी करावं लागतात ते मला खूपच परेशानी होते मग ते पेशंट पाहात ते करा आणि ते बच्चूच करायला लागते तर ते तर एकदा चुकलं की झालंच
दचूचं काय करावं लागते तुम्हाला
आता नाव एंट्री करावं लागते ना ऑनलाईन मध्ये नवीन
ह हो
हम्म पहिले सोनोग्राफीचे फॉर्मच होते हा सोनोग्राफीचे फॉर्मच होते आता नाव एंट्री करावं लागतं डिलिव्ही आज झाली तर आजच चोवीस तासाच्या आत हा ते नंतर घेत नाही
ह
त तसााची आताच डिलिव्ही झाली चोवीस तासाच आत करून टाकायचे नटर पेशंट
हम् हम् अच् च
हम्म
हम्म
पेशंट करून काय करायलाय तुम्ही स्वयंपाक
स्वयंपाक काही नाही खिचडी कराव म्हटलं आज आम्ही आता तीन वाजता जेवण केलाच
हम्म
जेवण खूप लेट झालं हा
माझा रोजच तेव तीन वाजता
अच्छा आम आज लेट झालं आम्ही उठलोच आज संडे असल्यामुळे
माझ्या दादा न म्हणलं तुम्ही खायच खायचं म्हणलं पिझ्झा आणला होत काल म्हणल होत आज घेऊन आला. बाबा म्हटले मंचुरियन आण त मी आणत नाय म्हणे आता मंचुरियन कारण तो पिझ्झा घेऊन आला होता.
हम्म मज्जा आहे ब मग तुमची पिझ्झा वगैरे
छान होत
आमच्या मिस्टरांना सांगाव लागल आणा म्हणून आमचे मिस्टर काय करायचं.
माझी ताई घरीच बनवते खूप मस्त बनवते.
पतीस वर्ष न त्यानां काहीचं भेटलं नाय अजून व्यय किती
माझी ताई भजे, पिझ्झा, मंचुरियन घरी एक नंबर बनवते. त्या पावसाळ्या म्हणज मला तिची कमी तिच्या खाण्याची जास्त आठवण येऊ राहिली ओ
हो का याचा अर्थ तुम्ही लालची ये एखाद्यासाठी बहिणीची खाण्यापूर ती आठवण यायला लागली भाऊजीची येत असल जास्त
अरे यार मये भाऊजी मआ जीव हाय
हो का काढून ठेवाव लागल ते बाजूला
तुमही काऊन एवढ्या जळायल्या तुमची बहीण का मया सारखी हय का
नाय काढता येणार का बाजूला
नाय नाय तस कस
अजा अजा
हं मं जीव हाय यार आपला त्यायच्यात त्यायचा बी मायात हाय
असं नसलं पाहिजे ना म्हणजे बहिणीला म्हटलं त फक् क्त खाण्यापुरतं आठवण करायचं भाऊजीला म्हटलं तर सगळ्याच गोष्टीसाठी आठवण करायचं पण ते तसं बरोबर नाय ना
नाही तसच बरोबर ये माझे
सा
माझी फर्स्ट फेव्हरेट हेत माझे भाऊजी
हो का भांडण होते की नाय मंग तुमचे तुमच्या भाऊजी सोबत
दन पण ते खूप प्रेमाने असं आगगाऊन वगैरे नाही बरं का खूप छान माझे
अच्छा का ओ हम्म त्याच्यामुळे तुमच्या बहिणीला काही त्रास होते का नाय मग
ठीक तिला काय त्रास होत नाही तिच शरीरात तेवढा हाय झाला तरी बी कोणा कोणटाला बसते काय माहित
हो का तुम्ही काय काय म्हणता त्याला जलेसी फील करतात का तुमच्या बहिणीच्या शरीरावर तुम्ही पण करा तिचं जर कमी असेल मेंटेन आहे का जलेसी म्हटलं जले
ओ सॉरी सॉरी ऍक्च्युली ना मला असं नीट ऐकायला नव्ह
ऐकायला कमी येतय वाटतेय.
अच्छ नाही नाही नाही जिलीबी असं
चष्मा आहे का म्हटलं तुम्हाला हा त मंग त्यामुळ बहुतेक कानावर वरती पण असर होत असलं